हॅलो. हम्म बोला.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
कायम हॅलो.
हा बोला की.
हम्म काय करलाय?
वट्टाने भिजत घालाली उद्याच्याला.
हा हा हा.
उद्या करते आमटी तीची. वाटान्याची आमटी.
ना हा. .
हम्म.
. काय म्हटला?
आवाज लय आलाय बाहेर.
होय ते जरा असं मम्मीच्या फ्रेंडसात आल्यात नव्ह गल्लीतल्या ते बोलत बसल्यात मग आता. काय बोलता पण येत नाही.
साडी नेसलोय कधी नाही ते.
हो तेच ड्रेस घालून येते
ड्रेस घालतोय रोज आज एकादशी हाय म्हटली नेसावी साडी. क्रीम कलरची आहे ते नवीन साड्या आल्यात माहितेय का आता सिम्पल आणि त्याच्यावर मधी मधी फुलं.
हा हा ते कॉटन
क्रीम कलरच्या
कॉटन मधल्या?
कॉटन मधल्या नाही अ त्याच्या ब्लाउज पीस वर असा आरश्याच आरश्याच डिझाईन पिंक कलरच ब्लाऊज. किंवा एलो
आणि क्रीम कलरची साडी.
मी सांगत व्हाईट कलरची साडी आणि पिंक कलरचा ब्लाऊज.
हा ते
हा तसली नेसलाय काय?
हम्म.
त्याच्यामध्ये कलर वेगळा अस.
हा मध्ये मध्ये असं फुल्ल फुल्ल नवीन साडी आली ना तर ति ती नेसले
हम्म.
छान.
हम्म हम्
हम्म
हम.
मग
काय नाई बघा कुठं सेलला तेन गेलता कि नाई?
सेल लागल्यात की पावसाळ्याच्या आमच्या गावात पण लागलाय. मी या गेलते पाचशेला दोन क्रॉपटॉप आनले. अ शॉर्ट ते नवीन आले नाईत का?
लॉंग नाय असं शॉर्ट टॉप कुर्ती कुर्ती.
कुठलं किती रुपये ला आणला?
पाशेला दोन आनले.
कुठना आणला?
हं गावातना हितना कूरूंदवाड
हा हा.
हम्म शॉट कुर्ती आल्यात ना नवीन तशा. हॅलो!
हा बोला. नाई नाई हा होय जरा थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता ओ.
हां.
हा आता बोला हम्म. आणि काय
आणि काय नाय.
किती वाजता जेवता म?
नऊ वाजता.
हा म एवढ्या लवकर स्वयंपाक करू लागलाय.
होय.
हम्म हम्म. हा हा.
हम्म जास्त जण आहेत त्यामुळं जास्त कराय लागते.
हा हा किती वेळ किती जनांचा तरी पण हा. जॉईंट फॅमिली हाय काय हा हा.
हम्म हम्म.
. कधी टास्क पूर्ण व्हायचं बा के आपलं हा हा.
हम्म.
हम्म किती नंतर फ्री असता तुम्ही?
उम्म संध्याकाळी साडेचार पाच नंतर.
एवढं दिवसभर काम असत्यात. काम नसतय पण असतात आं दुपारचं सगळ झोप लेले असतात मग काय बोलता येत नाहीये हा हा.
हम्म संध्याकाळचा सगळे जातात बाहेर कामावर. हम्म.
हम्म हम्म. हम्म हम्म को कोय टी व्ही बघायले बघा. बसा की हम्म. . हॅलो. गल्लीतले एक ती आजी आलती ओ. मग तिनी बोलवालतीत म्हणून आणि थांबलो दोन मिंटं.
हा.
हम्म आणि काय म्हणता? हम्म हम्म. हम्म हम्म करतोय की. कोणते कसं आपल्या स्किनला जे सूट होतील ना ते करत जावा म्हणजे आपल्याला आपली जर ड्राय स्किन असेल तर मग अ मेकपच्या दुकानातच चांगल्या जायचं म्हणजे त्यानी सांगत्यात तसं. मी आता वापरतोय ते ह्याजा आहे म. कसलं ते फाउंडेशन आहे ते मॅक्सचा आहे.
ह ह
आणि लिपिस्टिक हायती शंभर रुपयेची आहे त्याचं नेम काय मला माहित नाही एवढं. चांगलीय ती पण. मी परवा न्यू आणलोय, ह हा हा हा हा ते प्रोडक्ट होतीत फेसेस कॅनडाचं आता एक दोन तीन महिन्याच्या अगोदर सेल लागलेलं तीन प्रोडक्ट होतीत काय, तेजी स्ट्रो क्रीम लिस्टीप आणि ती हे फाउंडेशन सहाशे रुपयला.
हा हा.
हा, तुम्ही किती रुपयला आणला. आणि चारशे रुपयला हे आणल ते मॉइश्चराजर हा हा ते फाउंडेेशन हा हा
ते दोनच घेतलं मी, बाकी होतो सगळं माझ्याकड
हा हा लिस्टिक तेन वापरत नाही काय
वापरते आहे
ते आहे माझ्याकडे म्हणून नाही घेतलो हा हा कुठनं कुंरूदवाड मधनच घेतला काय
होय
तिथं कुठं चांगल प्रोडक्ट मिळतात
मीळतय की इथं दुकानात.
कुठल म्हणजे नेम सांगा की, कधी जर आलो तर मग हे करायला येते हम्म हम्म
हम्म
ते रुपम तेन आहे तिकडं तिकडच आहे का ते तिथच आहे त्या लाईन मध्येच आहे, चांगले असतात प्रोडक्ट. होय असतात, हम्म हम्म ह्
हम्म
हम्म हम्म, आणि काय
काय नाही.
हम्म हम्, शाॅर्ट कुर्ती कॉटन आहेत काय अ मिक्स आहेते.
कॉटन, प्युअर कॉटन नाही मिक्स आहे थोडं
मिक्स होय, अत्ता सगळीकडे मिक्सच असतात
होय, प्युअर कॉटनचा कलर पण जातोय आणि ते अ कापड आकसतय.
होय आणि काय वेगळंच होतय ते कॉटन असं लई स्ट्रॉग राहिल्यागत राहतय
ह तस प्युअर कॉटन घ्यायचंच नाही जरासं मिक्सच घ्यायचं म्हणजे छान बसतात
होय
आणि त्याच्या खाली प्लाजो युज करायचा.
हा स्ट्रेटलाईन पाजू हे, स्ट्रेटलाईन जीन्स किंवा वाईल्डलाईन जीन्स यूज करतोय मी तर
रे रुलर युज साठी ते नाही ना यूज करू शकत, घरात म्हणून घरात युज करण्यासाठी प्लाझो सिपंल मध्ये घेतले म्हणजे ते पण जाडच आहे कापड
हा हा
पातळ प्लाजो कसा पाय दिसत असं अंगाला चिटकून बसतं ना
होय होय बरोबर आहे. हह जाड कापडातले प्लाजो छान असतात, हम हम
ते दोनशे ला एक आहे.
हा हा
हम्म
हम्म हम् आणि काय
काय नाही बघ
हम् वाडीला ते कधी जाता काय नाही मग जातोय कधीतर जवळ असून जायला भेटत नाही बघा कि चालत गेला तरी जातसा की
जातोय होय खर जात नाही एवढं जास्त, कधी तरच
जवळ असलेल्या आम्हाला पण तसच होते जवळ असलेल्यांनाच हे नसते आणि असं कोणत दुसरी भहिजेत येत ह लांबची लोकं वेळ काढून येतात
हम्म
हम्म स्वामी समर्थांचा मठ पण छान आहे. वय छान बानलाय ते पण आता आम्ही पण येतोय कवा सारखं येतोय म्हणजे कधी वेळ भेटला की कॉलेज असलं की येतोय
शांतता आहे स्वछता आहे छान आहे मठ
हम्म्म हम, आलेला कधी मठात हो येतोय की म्हणजे आता आता सध्या आलो ना दत्त जयंती ला आलतो त्याच्यावर आलोच नाही आता यायचं म्हनालोय बघ
तिला लई गर्दी असतते
होय तेव्हा आलतो खर आम्ही.
हम्म
हम्म पहाटे चालत चालतो आम्ही वाडीला मग तसच न पहाटे कीतीला तिला तीन वाजता निघ आलो
हा
तीन म्हटलं तरी पण सगळ्यांचं घोळ ते आवरून बायकांच गल्लीतल्यांच व्हायला नको काय
चार वाजले असतील
नाही साडेतीन वाजल्याय मग निघलो तिथं दत्त मंदिरात आम्ही पाच पाचला म्हणजे होतो बघा अडीच तास लागलं. तरी पण दीड तास गर्दी होती काय, गर्दी होय कंटिन्यू गर्दी होती, ढकलाढकली लई करालतीत
तस असतय म्हणून आम्ही गेलोच नाही दत्त जयंतीला
हम्म मग तसच दत्त व आहे काय ते मठात पण जाऊन आलो स्वामी समर्थांच्या त्यांच्या कारने परत यायला मिळत नाही ना
हम्म. चिमटा कसा घेलीसया .
नालायक
हम्म हम्म काय कार लावलेस?
चिमटा असा वाकडा करून ठेवलाय. .
हॅलो चिमटा काय उलटा केली काय? हम्म हम्म हा हा कितविला आहे ती?
यु के जी ला.
हा हा.
हम्म.
पोरियरची आहे काय चार वर्षांची आहे ना? हा हा. कुठं जातं तिथंच जात्या काय हा हा हा.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
. आणि काय झालं काय नाही स्वयंपाक?
नाही कराले होय.
हम्म हम्म. हम्म हम्म.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
. . हॅलो.
हम्म.
हॅलो हा बोला कि. हॅलो. अ हॅलो बोला की. आवाज याला की नाही याय लागला की.
माझं झा
होय असु दे बोला तसच असु दे एक पाच मिनिटात कॉल कट होतोय. अकरा वास अक अकरा मिनिटं सदौतीस से स सत्तावीस सेकंड झाल्यात चौती हा पस्तीस सेकंड झाल्यात. उद्या ताई बारावा बारा दहा मिनिट चार सेकंदाने कॉल कट होतोय तोपर्यंत बोलूया काहीतर. उम्म चपाती करायलाय का भाकरी करलाय? हम्म हम्म. म तिचा अभ्यास तिचं नाव काय? हा हा अभ्यास घेता अभ्यास किती वाजता घेता मग? हम्म हम्म.